हॅलो हॅलो हॅलो हवाजी नाकीी करे हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो मावाज येलांग नाही आवाजची ना मला ना तुझं आला तुझा मलाही नाही सर् जवळ बोल हॅलो म्हॅलो हॅलो मायक्रोफोनची परमिशन दिण्याच नाही त्याला होठ असं कात कस आहेक णेणेणेणे गिंडि किट गिंड किट जेवलीस की नाही बोल कता अरे बोल कि जेलीस का नाही मणद अरे कवजवली अप्स कुडा आहे येत कठ दिसते सगळ्या ॲप दिसप येेतच आहे नव चिं मुणे आंबं आता हे कुठ कि र कुठ बोल ब परमिशन नाही करू फोन दिलेच गी लोकेशनची त की बाय हॅलो योज मल नोटफिकेशन कॅमरा कॅमेरा कॅमेरा नक कॅमरा लागर मा दिलेश मायक्रोफोन लास्ट एक्ससाठी चार वीस आज वाज दिलेस परमेश्वर असं ब मग कसं काय काय आता बोल का हॅलो हेडफोन घाल बघू हेडफोन टिच कर लगेच घल माझा आवाज आला ग बघ आता हॅलो आवाज ऐना भाई असुदे घे, अ बघ आता आवाज आला आला आला आला आला हेडफोन घटल्याव आवाज एतुय बघ, हेडफोन घातटल्याव आला नव, घातल्यास ना हेडफोन
होय
हा हेडफोन घातलेव आवाज येतय बघ, करेक्ट आवाज आलाय, बरोबर आवाज हा,, मला म्हणलेली हीनं,, हेडफोन घातल्यावर आवाजऽऽ
हॅलो
हा, यालाय काय आवाज
हॅलो
आवाज आलाय का नाहीऽऽ हॅलो,, यालाय कि मला आवाज तुजा हॅलो
तूजा आवाज ईना
कशांना आता,, आवाज का ई ना माझा तुला हॅलो
हॅलो,,, भ अच्छा
बर
मला आवाज यालाय तुझा. ह हॅलो, हॅलो, हॅलो, हॅलो हॅलो हलो हलो हलो हलो हलो हॅलो हॅलो आता यालाय हांम बघ,,, म आता बोल असंच ठेव ते हलवू नकोस काय, यालाय ना नव हा असंच ठेव आता,, तू मला काय सांगणार हुतीस सांग जरा?
ते, अ आपल्याला एक चॅप्टर या,, सेल् सायकड अड सेल् डिव्हजन चा. तू सांगणार होतास सेल सायकल आणि सेल डिव्हजन म्हणजे आपल्या शरीरात अंं सेल्स असत्यात आपलं पूर्ण शरीर आहे की नाई, ते सेल म्हणजेच पेशी पासून बनलेला या, आणि त्या सेलच पुढं जाऊन टिश्यू पेन तयार होत त्याच्या न ऑर्गन म्हणजे आपलं सगळं अवयव तयार होतात,,, त्याच्यानंतर अवयव सगळे एकदम ऑर्गनाइज करतात एकमेकांची,, आणि त्यांन आपलं शरीर बनलेलं असतय
असतय व्हय मग माणसाचं शरीर काय जनावरांचं पण त्यांचच असतय.
हा सेल चच बनलेल, असं
जनावरांच शरीर सेल नच असतय बनलेलं?
होय सगळं सेलच बन लेले असतय आणि ते सेल्स असत्यात अ आपल्यात कधी आपल्याला इंजूरी झाल्या तर त्या सेल डेड होतात किंवा अ फाटत्यात वगैरे असं हुतय ते, डॅमेज होतात आणि हा,, जखमा वगैरे झाल्यावर ती आपल्या पेशी तेना असं चुकतात अ आणि अ ते ना ब्लड फ्लो ते होण्यात. रक्त तेना येत या बाहेर आणिऽऽ ते जे सेल्च असत्यात,, म्हणजे जे पेशी ते न असतात त्या,, अ कायम शरीरात आपल्या वाढत असतात डिवाइड करत असतात मल्टिप्लिकेशन करत असतात म्हणजे त्यांच्यात दोन दोन भाग भाग होत असतात आणि फक्त आपल्यातच ते सेल्स नसतात अ म्हणजे ह्युमन्स मध्ये म्हणजे फक्त अ ह्याच्यात माणसांमध्ये ते सेल्स नसतात तर आपल्याला ज वायरस वल व असते रोग असतो त्यांच्या मध्ये पण सेल्स असतात तसले. पेशी असतात. फक्त फरक एवढा असते की अं ते जे बाकीच्या असतात त्यांच्या पेशी सेल्स एका एकाच सेल पासून बसलेल्या असतात त्या सेलुलर म्हणतात.
हो सेल्युलर एकाच पेशीला त्याला काय म्हणतात?
युनिसेल्युलर म्हणतात आणि आपलं माणसा जे बनलेलं असत ते मल्टीसेलुलर असते म्हणजे भरपूर पेशी असंत. मिळून बनलेला असते आणि एवढाच फरक असो त्याच्यामध्ये आणि आपल्याला जो रोग वगैरे हो म्हणजे आता सध्या होऊन गेलेला कोरोना व्हायरस आहे त्याच्यामध्ये पण सेल्स असतात. एड्स त्याच्यामध्ये पण सेल्स असतात. आणि आपल्या बॉडी मध्ये आर. एन. ए., डी. एन. ए. हे सगळ आपल्या सेल्समध्येध्येच असतात. आणि डी. एन. ए हा दोन पॉइंट दोन मायक्रोमीटर इतका असतोय.
हम्म माझथम तेने हॅलो आता टोटली तूझ बोलून झालत नाही आता मी बोलतो काय. आणि एक सग म्हणजे आता समज आता आता तुझं हे झाल्यावर ऍडमिशन घेतल्यावर मग तू कॉलेज बिलेज ठरवून ठेवलीस काय नाय.
मी
ठरवलेस.
नाहीय.
कॉलेज न ठरवायला चला मग आता सी ई टी कवा आहे तुझी?
सीएटी झाले की. बी एस सी नर्सिंगची आहे ती सव्वीस तारखेला आहे.
स विषयेत आणि हि जी अ नीटची.
पी आय एकवीस तारखेला.
एकवीस तारखेला हा मग सत्तावीस तारखेला माझ्या मित्राच्या मित्राच्या अ मेहुनीच लग्न आहे. होय सत्तावीसारखेला मग जाणार आहे आम्ही सोड सांगा म्हटलं मला वाटलं त्या दिवशी असली की आणि पावा. आमचं बोलण झालं मगाशी. मणताना कायच सतावीसलाय
बघायला पाहिजे सव्वीस न तर सत्तावीस मध्ये जरा
मग तेच बनवले सत्तावीस जून काय तर अस का अठ्ठावीस जून असल्या कायतरी बोललेल मी आठव ना. असं देे म आता तर टू व्हीलर शिकणारस की नाही
शिकणार आहे की पेपर झाल्यावर.
हे पेपर ग तूझारायचं कवा टू वहीलर शिकणार कवा मला दुसरी गाडी घ्या म्हणायचं. पप्पा म्हणजे तू शिकलीस की मला दुसरी पप्पा प्पपाहिला घेतलेली की मग माझं मी कामा जाऊन हप्ते फिडते नाही ध्म जिम्मधम्म जिम्म हां
हम्म पेपर होऊ दे.
हा हे पेपर झाल्यावर शिक हाय ही गाडी शिक, हिच्या गाडीच्या हे तेन बदललय आता टकाटक झालय कळलं काय? हा मग तेच म्हनुन, सांगाव म्हणल थोड हेच्यात म आणि काय?
काय?
मग आता गिअरची गाडी कशी शिकणार तू?
पण म्हणजे शिक ते बी शिक म्हणजे तुला भारी पडतय, पुढं फोर व्हीलर शिकल्यावर पण चांगल होतय अन चांगल लागलय. मग बी एस सी नर्सिंग मधन चांगलं मार्क पडल्यावर बी एस सी नर्सिंग करणार, ती एम् सी बी ए सी नर्सिंग इचलकरंजी
मिळालं तर आता मिळायचं अवघड हाय, अवघड हाय मिळायचं लई
का एवढं काय अवघड हाय?
कारण त्यात बायोच अ मेटेज? एकदम कमी आहे, त्यापेक्षा बायोच वेटेज बाकीच्या विषयापेक्षा जास्त हाय तेच्यामुळ हां ते बी करतेच करते.
हम्म. म अ.
काय बी नाय? ते
काय ते?
कुठल काय असतय की रे?
कुठला मिळाला काय समजलं नाही.
हा मिळेल ते. ते तुला करायलाच पाहिजे, मिळेल ते घ्यायलाच पाहिजे ना. त्याशिवाय उपायच नाही म हे नीवांत चांगलं चांगल चांगलच ती बी म्हणाल, ती आता तिचं बी ऍडमिशन होणार असं अस ती ऍडमिशन घेतो म्हणते, सांगलीला वी पी कॉलेजला म्हणल घे अ.
कुठलं वैभव काय वै? पाटील का असं काय तरी नाव हाय कॉलेजच? म्हां मग बायोलॉजीचा पेपरचा काय अभ्यास झालाय काय नाही बायोचा?
बाहेरच चाललोय आता
आणि मॅथचा कवा करणार? तुझ टोटली बायो च चालू असतय.
मॅथस सब्जेक्टच नाही आम्हाला
आपलं हे फिजिक्स
ते लइ लांब असतय.
होत नाही.
हा सगळ्यात जास्त मार्क कशाला असत्यात?
बायोत टोटल करशील खरं! बाकीच बी म इम्पॉर्टंट हाय मग, ते जवळजवळ पन्नास टक्के त्याचा अभ्यास पन्नास टक्के त्याचा अभ्यास करायलाच पाहिजे, आता पुढं जाऊन उपयोग व्हणार म्हणालेत
ते जास्त करून कंप्लीटच होत नाही.
असं म्हण नाही की, बाबा टोटल एवढा हाय आणि एवढ्यात पन्नास असं नाही. म्हणजे एक नॉर्मली इम्पॉर्टंट काढते माणूस जमझम आणि ते ज र तर बघतय आणि दोन तीन उदाहरणं स्वतः हाती लिहून जाणार प्रॅक्टिकल प्रॅक्टिस झाली की मग चांगल्या वाढती माणसाांने जात ते अंदाज ठोकते खरं. जरा बरोबर येण्याचे चान्सेस वाढतील नाय. म्हणून.
मग हुशार हायस नाही.
आमचं काय आम्ही गोळ्या मारतुय डिस्काउंट डिस्काउंट डिस्काउंट झाली कि. असं धमझमझम गोळ्या मारले विषय संपला. कळाल. हम.
हा ह.
नाःई तर नाःई मग इथ बसून अभ्यास होतोय का नाही तुझा.
तेचय.
जास्त होतुय का कमी होतुय. आणि घरात बसून.
ते हुतुय.
हुतुयच व्हय इथ सगळीकडे तेच हुतुयच व्हय. चांगलंच आहे की, म कुठ जायाला लागतच नाहीना.
हो.
हम्म जेवलीच का नाही तोंड वाळुन आली पाणी बिनी पि की जरा.
हम्.
जास्त पे पाणी डिहायड्रेशन होतय बसल्या बसल्या काय वाटत नाही चालल्यावरवा जाणवते खरं तरी पण प्यायच असते ना पाणी. एक बाटली सपली लगीच दुसरी भरून आनायची एक बाटली असं करायच. हम्म, लयच अभ्यास होतय ना तुझ. हम्म, म्हणून सांगितलो, मी तेन ओके मध्ये एकदम.